हा आवाज येतोय काय
हा येतोय की तुमचं माझा येतोय
हा येतोय
हा जेवला काय
हा झालंय की तुमचं
हो आत्ता जस्ट झालं बघा
हा पाहुणे आले होते हो हा म्हणताना मग मी म्हटलं सांग नंतर बोलायला येतंय
हो नाई ते पाहुणे आले की नको वाटतय ना त्यांच्यासमोर बोलायचं
हा होय मला वाटलं एक दहा पंधरा मिनटं लागेल असं वाटलं तर नाही थांबले केले ना ते
हो नाही ते लगेच तसं त्यांना आल्यानंतर पाहुणचार तर करायला पाहिजे कि त्यांचा
हा होय
चहा पाणी
हा म ते गेले तवर का मिस्टर आले जेवायला
हा
ह म्हणताना थांबलो मी हा
हो आम्ही पण आता आले आमच्या पण सासूबाई बाजारातून बाजार वगैरे काढून ठेवलो म्हटलं आता जेवून जेवायचं आणि मगच आता बघायचं तो पणून मग तुमचा मिस कॉल येऊन गेलेला म्हणून फोन केला
हां हा, मग आवरलं सगळ आता?
होय, सगळं आता आवरलं. आता मुलगा येतो तीन वाजता, त्याची आता वाट बघत बस. असायची.
कोण दुपारी झोपत नाहीसा वाटतं
हा, झोपतोय. असते साडीला पिको फॉल वगैरे करायचं, घरीच करते ना?
हम्म, हम्म. मशीन आहे का?
अ नाही आ त इथं पलीकडे सासूबाच चुलत ते ब्लाऊज वगैरे शिवतात, त्यांचं मशीन आहे, त्यांचं पिको फॉलच. मग त्या फक्त टीप मारून देतात. मी हात शिलाई वगैरे घालते, घरीच. तेवढीच बचत होते ना? होय, आणि. प्रत्येका पहिल्या गोष्टीला पैसे लागतात आता, मग तेवढीच बचत होती.
हा.
तेवढंच, पंधरा वीस रुपये. फॉल घ्यायचा, आणि तो त्यांच्याकडून लावून घेऊन, आपण हात शिलाई घालायची. आपला पण वेळ.
हा, होय, काम पण होऊन जाते, वेळ पण जाते.
होय, आपलं काम पण होतय ना, तेवढ्या वेळेत.
हा.
म्हणून मग त्यांना म्हणते की, तुम्ही मला हे करून द्या. पिको फॉल ला. काय माहीत, असेल पंचावन्न-सात पर्यंत, साठ. असेल आता तसं एकदमच देते ना पैसे, त्यामुळे मला नाही माहितते एवढं. म काय कधी विचारलं, आणि ते कसं सासू जवळ? ल्यामुळे मी ते विचारू पण शकत नाही, पैसे किती घेता काय?
नाही खर तिथं बरोबर आहे हे तर आमच्या तेवढून नाही आहे अ, तित पंचेचाळीस रुपये आहे, वाटतं.
होय. हम्म, मी कधी काही विचारलं नाही त्यांना, असं कि किती आहे काय म्हणजे. ग ते बेरीज एकदम असं एकदम कसं मी एकदम दहा बारा, एकदमच साड्या देते ना. पिको फॉलच्या असतात त्या, ब्लाउज पण त्या होतात त्यामध्ये. कधी असं सेपरेटली? विचारलो नाही किती झाले असं
अम हम आणि आपले आहे हम्म, हम्, आणि आपल्या असले की विचारायला पण.
हा नकोते ते कमी करा जास्त करा, ते कसं? नको वाटते नाही, किती तिने सांगतील, तेवढं देते. घेऊन येते ब्लाऊज ची शिलाई मात्र एकशे चाळीस, पन्नास, एकशे पन्नास असे घेतात.
हा हा तुम्ही शेवतासा काय
नाही, नाही. मी नाही शिवत. मला इंटरेस्ट नाही आहे तेवढं, आहे माझं मशीन घरी. पण नाही, मी शिवत.
हम् हम्म.
कधी फक्त आपलं कोरोनाच हे होतं ना कोरोनाच्या टायमिंगमध्येध्ये तेव्हा मग आता घरीच-घरीच होतो ना मग तेव्हा पण काही काम नव्हतं. तेव्हा ते मास्क तेवढं शिवलेत दिवसाला मी शं, दोन चे, तीन-तीनशे मास्क शिवले. घरी बसून तरी काय करायचं आता तेवढा वेळ.
हा होय, टाईम तर जाईल. त्यावेळेस टाईम जातच नव्हता.
आणि त्यात कसं होणार सगळं काम पण बंद होतं ना सगळेच घरी.
होय.
मग तेवढं तरी कोण हे करते म्हटलं मग घरी बसून आता मशीन पण आहे आणि त्यांनी सगळं साहित्य देत होत कटिंग वगैरे करून. लेस वगैरे सगळं देत होते त्यांच फक्त शिलाई मारायची. म ते आमच्या सासूबाई पण मदत करत होत्या म ते होत होतं.
हम् हम्.
ह त्यामूळ
इथं पण आहे आता ते धाण्याची धान्यांची पिशवी असते माहिती आहे काय?
हा हा.
हम्म, म तसलं आलेत. हा तसे शिवायच्या आल्यात परत हे डी-मार्टची पिशवी असतात.
हा ते काय एक वन टक, वन एकच असं लाईन घालत जायची.
हा हा.
हम्म तसले
आता हे सगळं करून देतात ते किती काय माहीत नाहीये म्हणजे ते तर मी ते मला विचारले शिवणार काय म्हणून माझं पण मशीन आहे. मग का ते शिवणार का विचारताना मग मी म्हटलं बघू विचार करते म्हंटलं. आणि ते कसं जरा लांब पडतंय.
हा आणि जवळ काहीच नाहीये तर आहे भरपूर काम आहे शिलाईचं परत मग सांगतो ते कटिंग तर ब्लाउज कटिंग करून येत
हा.
ते ब्लाऊज काय अ हा कटिंग करून देणार अस्तरचे नाही साधे ब्लाऊज असतात ना टुबाईचे पिसं
हाम.
हम तस कटोरीच हे ते इंडक्शन मारून द्यायचं किती पंधरा रुप रूपयला कायतरी एक पडतंय ते नुसता अ हे तेवढं करून द्यायचं काज बटण काहीच नाही करायचं नुस त शीलाई मारून द्यायची सगळी.
त्यांनी फिटिंग वगैरे त्यांचं त्यांनी करणार.
हा तन तनी करणार बारा रुपयाला एक काय तरी ब्लाऊज पडतो ना ते. परत ते आहे परत पडदे डोर हा पडदे त्यांनी पण सगळं त्यांनी साहित्य देणार नुसतं आपण अ शिलाई मारायची. खरं द हा, दोरा भरपूर काम आहे पण जवळ आसपास कुठे जवळच नाही लांब आहे. मग ते आणाय हा जायचं आणायचं तिच घोळ होतय. म्हणतानाच हे करत. जवळ
शिलाई. नाही शिलाईमध्ये पण भरपूर आहे पण कसं होते ते आता नाही काय म्हणजे आपण आता करतो आपल्याला असं हे वाटतेय पण जास्त तर वेळ असं हेच्यावर बसल्यानंतर पण ते त्रास होतय ना पाठीत.
त्रास होतेय. मग मधी मी परकर शीवत होते.
हा.
दिवसात न पाच -पाच डजण परकर काढत होते ते परकर शिवून शिवून आता कंबर दुखतय म्हणतान आता मी त्या मशीनच्या भानगडतच पडतय.
होय तेच होतय. आपण कसं त्याला आपल्याला हौस असते नाही करायची. आणि एकदा करून करून मग आपलं हे दुखा लागलं तेल दुखा लागलं होतंय.
आता कंबर दुखतंय माझं ते मशीनवर बसून -बसून त्यावेेळेस मशीनर खूप बसलेल आहे.
अम्म ते आता आमच्या इथं पण अनेक आता म्हणजे अनेक दोघे आहेत त्या जावा - जावा. जाऊबाई असं. पण एकट्या शिवत्यात त्या. कारण त्या दुसऱ्या येत त्यांचं तसं झालं ते जास्त वेळ मशीन वर बसून -बसून. कमरेचा प्रॉब्लेम झालाय. त्यांना आता चाल ता पण येत नाही. चालता येत नाही त्यांना एवढे त्यांची असं कंडिशन हे झालीय.
म्हणत्या ब हेनी दंगा करतात मला. मशीनवरच काय शिवूच नकोस म्हणत्यात. काय असल ते घरात बसून एखाद्याचं करणार असल तर कर. बाहेर पड बाहेर तर एवढं काम आहेत म्हणतासा बाहेर
होय भरपूर आहे. पण ते कसं होतय? मग ते घराकडे लक्ष मुलांच्याकड लक्ष नाही राहत.
हा मग मी म्हंटलं की इथ जवळच आहे. म्हणजे आमची ही आमचं घर सोडून हाय ना? दोन गल्ली सोडून आहे इथ. वेफर्स च कारखाना आहे नुसत पॅकिंग करायचं. वजन करून त्यात पॅकिंग करायचं आहेत. मी म्हंटलं जाते म्हटलं.
होय घरी बसून काय? पण कसं होतय. आपण तिथं काम करून येतोय. परत घरातलं काम. हे मग ते आपल्याला जास्त त म्हणजे लोड होतय. आणि परत आपण काय करतोय तेच मुलांना चिडचिडचिड होत. मी बघितलंय ते पण करून. जॉबला होते तेव्हा म लय मुलांवर म्हणजे असं रागवायचं चिडचिडपणा होतय. म्हणून निवांत आता घरी.
कामाचा लोड होतोय ते त्यावेेळेत.
हा. म त्यापेक्षा कशाला एवढं ओरडून करून जायाचं.
होय ते पण आहे सोडं. हम्म.
कस म ते सगळं पटपट आवरायचं घरातलं परत तिथं जायचं परत त करायचं परत घरात येऊन सगळं आवरायचं. निती म्हणजे होतय केलं तर पण
हा त्या टायमिंग पर्यंत आवरायला टायमिंग पर्यंत आवरायला पाहिजे. नाही झालं की घरातले काम सगळं सोडून जा.
द्यायला. हा मग तिथं तिथं नाही लवकर गेल की तिथले ओरडणार.
हा आंधी तिथ काय आहे ते काम करायलाच पाहिजे आणि घरालांतर राहिलेली घरेली कामं
हो क नाही ते धावपळ होते.
मुलांचा अभ्यास हे ते सासू सासऱ्यांच करायचं बघायचं होत नाही ते
नाही होय आणि धावपळ हो केवढं असं.
आणि त्यात कस आहे माहित काय घरात सगळे सपोर्ट करणारे असलं ना तर जरासं हा हम्म.
आमच्यात तर आहे सपोर्ट करणार पण मलाच नाही जायचं कारण लहान मुलांना आताच त्यांना वेळ द्यायच असते आताच आता बाहेर आपण गेलो तर कसं होणार
माझं कसं आहे माहिती आहे काय.
अ सासरे आता जॉब सोडले सासू घरात असत त्यांचं कंबरलय दुखते ती थोड काही तरी. काम केलं तर करत्यात नाही तर नाही मिस्टर जातात सकाळी. नऊ वाजता संध्याकाळी जातात मुलं पण दोन्हीं जातात त्यात मग घरात घर दिवसभर एकटीच असते.
हम्म. पण नाशत्यात भरपूर काम असतात खरं घरात पण.
भरपूर काम तरी सुद्धा ते सासू आणि मी दोघन म्हणून केले ना ब र आवडते आमचा अक साडे अकरा पर्यंत दहाच्या आत आवरडते. हा मग तत ना दिवसभर निवानतच. मग एखाद्या वेळेस काहीतरी काम कोणत आलं तर म्हणा नाही तरी काहीतरी घरात निवडा निवडी करायचं असल तर दड हे काहीतरी करायचं असेल तर हा हम्म
मुलं येऊपर्यंत शाळेच नाही. तोपर्यंत वेळ घरीच ना काही दुसरं करू शकत नाही.
आ हा.. मग तेच म्हंटलं बाहेर जायचं नाही म्हणतात जायच नाही तर राहते म्हंटलं
आपल्याला कुठे हाऊस आली एवढी जायची.
होय. बाहेर त्यांनी कधीच लावून देत नाही आता झालं आता दहा बारा वर्ष झाले लग्न हून. बाहेर नाहीच म्हणतात. तुमचा लग्नला किती वर्ष झालं?
हा माझं नऊ वर्ष दहा वर्ष हा दहा चालू आहे.
हा हा माझ आता जूनपसून दोन जून पासून बारावा चालू झालं ते गेल्या महिन्यापासून.
आम्ही होत्या आधी म्हणजे जॉब केलो पण आता नको यात.. आता निवांत.
हा हा.
हम्म जे लांब मुलं नव्हती तोपर्यंत चाललं पण मुलं झाल्या नंतर नाही
हा होय आणि मुलाच नाही मुला वेळ द्यायला पाहिजे हो
होय. लहान मुलांना तर आता द्यायलाच पाहिजे एक आठ वर्षाच होऊपर्यंत तरी द्यायलाच पाहिजे
हा.
तथून पुढं काय मत चालतय जरा मोठं जर कि त्यांच त्यांना कळायला लागलं की
हम्म आता तुमच भाजी आणली असेल तर भाजी निवडा निवडी करायला पाहिजे.
हो, नाही आता नाही करणार. आता थोडा वेळ झोपणार. झोपून, उठून मग आता नाही काढून ठेवलेय सगळं बाजूला, सेपरेट म्हणजे आता अं वेगवेगळ्या बॅगेत सगळं घालून, फ्रीजला टाकले फक्त कोथिंबीर, भाजी, पालेभाजी सगळी निवडून ते कसं? ते त्याच टिफिनच्या ह्याच्याप्रमाणे घेऊन येतात ना, ते सगळं डब्यात डब्यात व्यवस्थित घालून, पेपरमध्ये गुंडळून ठेवाय लागतय.
हा, तुमचे किती टास्क पूर्ण झाले?
अं. माझे अजून काही नाही बघितले, बघायला पाहिजे. मी कंटिन्यू कॉलच चालू आहेत नाही, म्हणजे बघितलंच नाही. मगाशी एक, दोन कॉल रिजेक्ट पण झाले.
माझे पण झाले दोन, तीन झाले. असं तेच से कंद पडतात ना ते. तस व्यवस्थित झालंच नाही, झिरो झिरो झालय.
हा, ते सेकं तेच की मग कसं होतंय, ते कॅलक्युलेट करायचं असत काहीतरी मला पण नाही काय ब एवढं माहित. ते बघून, तुम्हाला व्हॉट्सअपला करते की मेसेज.
हम्म, बरं बरं चालतय. तुम्ही जॉईन कधी झालाय तरी?
अं मी जॉईन? किती दोन गेल्या